हॅलो
हॅलो
येतोय का आवाज? हम्म, काय चाललंय?
काही नाही म आता स्वयंपाकाची तयारी. तुमचं काय चाललंय?
स्वयंपाकाचीच तयारी की सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक दुपारी स्वयंपाक
करायचं काय काम मग आपण? स्वयंपाक एक बाहेर जरी नोकरीला गे ला तर तरी घरात येऊन स्वयंपाक केलाच पाहिजे.
स्वय न तेच म्हणाले की रोजचा पाढा तोच स्वयंपाक एक स्वयंपाक दुसरं काही नाही सकाळी पण तेच करायचा, संध्याकाळी पण तेच करायचं दुपारी आणि खायला पाहिजे चार वाजता आणि काहीतरी पाहिजे. काय ब काय काय करू? काय-काय करून घालायचं?
रोज वेगळा पदार्थ.
रोज वेगळं आणि सकाळी एका भाजी, एकच भाजी आणि एकच आमट्या असलं की आणि यांचा नकार चालू.
ह ह
भाजीला काय नव्हतं भाजीला गेला ना वेळ काढायला आला नाय. आम्हाला वेळ मिळाला नाही हो त्यामुळे होय. मग दुसरी काय तेवढंच करतायत काय दुसरी काही तुमच्यासारखं कामं करत नाहीत काय तुम्हीच करताय काय?
आता आमच्या हिथ शेजारी आलेली आहेत की नाही त्यांच्याकडे बघा मी एकदा गेलेले घरी नवीनच राहियला आलेले आहेत फत भाजी होती मुगाची मुगाच्या डाळीचं सुकं तिचा नवरा खात होता मी आजब केला आमच्यात भाज्या देऊन आमटी म्हणजे आमटी कशाची असती मटकीची वांग्याची बटाट्याची पावटा असलं चालतं डाळीची खात नाही आम्ही आवडत नाही द आम्हाला घरातल्याना कधी तरी वरण
ह
आणि ते एवढुश्या दोन
ते आपलं नकरा आहेत म्हणून त्यांचा न
ते काय माझी मैत्रिणी मला म्हंटली तू सकाळची सवय लावली सात ला म्हणजे नाश्ता द्यायच दुपारी टायमिंगला जेवण ते एक म्हटलं बरोबर बोल पी एस
द आपणच केलेलं आहेत त्यांचा नकरा त्यामुळे त्यांचा चाललंय.
ते पहिलं कसं काहीच काम नसायचं ना मग काय कराय चं नवऱ्याची सेवा करायची तिथच नडलं आणि घरात बसून काय करायचं चल
नवरा नवरा जरा झाला की प मग बरं ना आपण नाही करून घालाय घालायचं. पण त्यात होय तेच डोक्यात दुसरं काही येतच नाही होय. पोरांचा आणि नकरा कोबीची कोबीची भाजी बघायला खायला ना खरार नाहीत कारण कोबीचा वास येतो.
हो.
कोबीच्या भाजीच्याऐवजी मग कोबी मंचुरिया आवडते हा ती बनवून द्या. आणि मग हा कोबीचा कोबीचा पराठा आवडतो तो बनवून द्या.
पराठा आवडतोय होय मंग चालतय की,
पराठा आवडतो पराठा खात्यात आवडीन.
होय.
हा कोबी मंचुरीपेक्षा पराठाच आ म्हणजे आवडीन खात्यात डब्याला जरी दीला ना सॉस आणि क कोबीचा पराठा अवडी आवडीन खात्यात तर असं चपाती आणि कोबी असा एकत्र जात नाही तसा ए कत्र जातो.
मझ्या नवऱ्याला आवत नाय बघा मी आणि मुलगी खात खातो साप परत निघालाय वाटत काय नवच ये.
बोल
सापांनी तर एक पिडलं या
होय तुमच्याकड हाय बाई भीती वाटते नव्ह.
आता काय करता.
आमच्या इथं पण शेजारी बघा माझी मैत्री हाय तिजी जाऊ शेतात गेलेली म ती शेतात गेल्यावर ती असं उसात होती नी काय तण काढायला गेली का काय काढायला गेली तिच्या हाताला साप चावलेला. आता ई आता आठदहा दिवसाची होय आठदहा दिवसाच्या पाठी मागची गोष्ट आहे. होय मग तिथून घरी गेल्या ती घरी जाऊन साडी घात रा शेतातना नवराऱ्याला बोलवून घेतलय नवरा कुठं कामाला गेलेला तो तिथ गेला तिथून ती घरी गेली घरी जाऊन साडी घात ली तिथून परत त्यांच्या तिथं कागलला ती राहा म्हणजे त्यांनी गावाकड कुठ राहायला माझ्या लक्षात नाही गाव ते तिकडं कागलला तिथं तिथल्या दवाखान्यात दाखवलं. तिथं तिला काय कमी आलं नाही. तिथे व्हायला लागला उलट्या म्हणून परत इथं कोल्हापूरला सि पी आर ला आणलं.
हम्म
मग तिथं दोन तीन दिवस ऍडमिट केलं तिथ पण तिला काय कमी नाय तिथं पण तिला उलट्या व्हायला लागल्या. आणि तिला जास्तचं त्रास व्हायला लागला म्हणजे अस किडनीला त्रास होईत म्हणले ना डॉक्ट टर मग तिथून मग त्यांनी प्रायवव्हेट मध्ये नेल जवळ जवळ मला वाटतं दीड लाख रुपये काय तरी खर्च झालाय त्यांना आता हो परवा आता डी चार्ज करून घरी नेलय.
हाय न चांगली आता.
होय होय चांगले आहे की खर बाळ हा ते महत्त्वाचं लहान मुल आहे व एक साडेतीन वर्षा ची मुलगी आहे आणि एक आहे पोरगी नववीला. आणि मग दोन मुलं आहेत चार मुलं सांगा त्या बाईला काय करायचं. असं काय झालं बिल असत तर त्या कोण मुलांना बघायचं.
माझ्या मैत्रिणीचा मुलगा ह तो पण एक कुलता एक म्हणजे एक झाल्यानंतर ते राहिल्यावरच तिला लय उल ट्या झाल्या एका गावातली थोड्या अंतरात एक दिलेलं आहे म्हणजे खाली नवरा राहतो न वरच्या टोकाला बायको राहते असं आणि झालं की पोरग इकड एवढ्या लांब कशाला याय गावाला म्हणून आईला म्हटलं नको मावशी पाशी राहतो म्हटला पुण्यावर येणार मग पाटण भागात त्यांच गाव ये. तिथं जेवली बिवली मित्र मित्र आणि बाकडी टाकलेले असते की गावाला बसायला बसली पाय हलवत बसली की जेवल्यावर पुण्यातला हा जा विषय चालला आणि तो दुसरा कुठ ला तर होता त्या तिकडचा विषय चाललाय चावला कि नाग चावल्याबरोबर हयाला कळाळ
बघा
काही तर चावलं म्हटलं जोरात आणि घरातल्यांना त वरती दुसरं पोरगं बोलवायला गेलं मग लगे बघितल्या बरोबर ऍडमिट केलं मग तिचा बहिणीचा नवरा एक आर्मीत तो नुकताच आलेला होता. कुठच घेत नव्हती कराडच्या कृष्ण हॉपिटलला टाकल त्याला आणि ही आई बाबा इकडे त्यांना इकडे काहीच माहित नव्हतं बाबा कसं कामाला ताठ हाय ती करायला गेलेला मग म्हटली नाही इकडं अक्काला बरं वाट बहिणी बहिणी जावा झाल्याती मग तिथे त्याला त्यांनी ऍडमिट केलं. हिला एकदम तिथं गेल्याबरोबर समोर आयसीयुत आपल तर आपलं पोरग असली घाबरली म्हंटले तुम्हाला काय सांगु एक तर म्हणली पहिलं झाल्यानंतर त्रास झालाय म्हणून नवऱ्यानं दुसरं होऊन दिलं नाही मुलंच नकोत म्हटलं आम्हाला तुझे आणि त्याच्यातन हे झालं म्हंटल्यावर एकदम हे होतंय ना भीतीचं वातावरण झालं त्यांचं काय करायचं म्हंटलं सगळ्यात अवघडच आहे. असं काहीत झालं की भीती बसते इथे. झालं की ते इंजिनियर डिग्री डिप्लोमा झालाय का तर त्याचा इंजिनिअरिंग मुंबई हयाला पुण्याला
बा पैसे जायनात का आज उद्या कमवायला येतील आणि नाही कमवलं तर असंच राहायला येतं.
पैसे काय भरपूर सोडायेत त्यामुळे एवढा काही प्रश्न नव्हता आणि कसं घरची फॅमिलीत वगैरे सगळी चांगली ये म्हणजे कमवणार आहेत सगळी त्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं.
हा हा हा त्याने एक बरं तर मग ते लय डोक्याला ताप होते होय नाही खजगी पण असं सरकारी मध्ये पण होतय की जर वि सरकारी नसेल तर मग सरकार मध्ये पण होत असं होय तर डॉक्टरांच्या येत असेल होय
डॉक्टर कसं कसला चावलाय म्हणजे तुम्ही बघितलाय की नाही ह्याच्यावर करतात निर्णय घेत येते ना त्यांनी औषधी हे दयायला
होय तसच कि ते चावल्यावर दिसतय ना मग दिसल्यावर ते
असं कळलं ते पोरग दुसरा असल्यामुळे ते गेल्याबरोबर फना काढला ना त्यानं म्हणून त्यांच्या लक्षात आमच्या इथं धामणी वैगरे भरपूर आहेत सोडा
तुम्ही आता रोज बघताय त्या म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही आम्ही कधी कधी तरी बघतोय ना?
म्हणजे लहानपणी पिन की नाही निघायची भरपूर सोडा पण एवढं कसं माझं असं ह्याच्यात नसते मग इथं आल्यानंतर कसं एकटच घर होत मग शेजारनं जुळी निघायची ती पाठ झालीला मग सगळी जण बघणार आम्ही आपल्या कामात व्यस्त असायचं त्यामुळे लक्षच द्यायचं नाही मग ते आता निघाल की सगळी जण आपला निगायुगा करते ती ते व्हिडिओच काढत बस असली कामं करतात आम्ही काय तसल्याच्या नादाला लागत नाही ते व्हिडिओ काढून काय त्याच ते निघाले जात
होय त्याच त्याच निघतय त्याच त्याच जात येत म्हणून होय आणि आमच्या इकडं पण आमच्या ते आमच्या इथं पण आमची देवी आहे का नाही गावाकडची म्हणजे माझ्या माहेरची मग त्या ते कुठं निघलं तर आमच्या इकडं मार मारत त्यां नाहीत निघल कि नाही असं देवी अंगारा आनुन फुकला ना तर ते दिसतच नाही परत ते जातेच
नाही माझ्याकडे इथं इथेच मिठ आहे आता टाकते कि नंतर
हा.
हाय कि त्या दिवशी टाकायचं रिकाम व्हायचं थाैमीट टाकून कशाला लक्ष घालायचंय आपण. मी नाही जास्त बघत बसत बघा सगळीजण बघत बसतात हय काय गेला हय काय गेला लक्ष घालत नाही लइ आता बेडूक निघालेत भरपूर. खायला येते तिच हो त्यांनी बेडकं भरपूरेत की पावसामुळे ह.
अजून पाऊस कुठं चालू नाही तर अ बेडक्या निघलय.
आमच्या स्लॅप वर सांगू का झाडांच्या माग चारेयती.
सठ
रात्रीच मग झोपायला आलं का नाही त्यातली एक ओरडती बरोबर बारा वाजता दुसरी एक खही.
ह होय म्हणजे पाळलेलाच मरत.
पाळ पाळीवच असले आईच्या घरी तर तुम्हाला सांगितल तर हसाल एवढ्या बेडक्या येत अगं गग भरपूर बेडक्या येत.
हा ह.
असं अंगणात जर जेव्हाय बसलं की नाही कि पहिल्या बेडक्या बघायच्या कुठेय ते. आणि मग जेवाय बसायचं. बेडक्या उड्या मारतात पण भीती वाटती जास्त.
होय आता बेडक्या उढ्या मारतात आमची पोरं पण असे बाधेत का नाही ते मुक मुका जीव अतोय. त्याच्या नाही नादाला लागायचं आपलं आपलं शांत राहायच ती पोरं आमची का नाही ती बेड कि सक भिडची
अ परवा आमच्यान एक बेडूक बसलेलास सोन्या बेडूक आलता तिथ आमच्याकडे अजून गटरीची सोय नाहीये ना. मग खड्डा केलाय मग त्यात बसलेलं म्हणून त्यान ढकलून लावलं ती पुढेच जाईना झाली. आण पुढं गेल्यानंतर म्हणतोय मेली वाटतं काय कुणास ठाऊक म्हटला लई शानायेचं म्हणत मारायची नसती या.
होय बेडकी मारायचे नसतात. होय जात आणि ते कस तो प्राणी काही करत नाही आपल्याला शक्यतो.
अ काय करत नाही ति मोठा बिडूक असला की भीती वाटती ओ.
हो भीती वाटत खरं.
मोठी बेडकी म्हणजे एक दीड किलो भरल असले बेडकी.
चालते मी तुम्हाला नंतर कॉल करू का? हॅलो. मी तुम्हाला नंतर कॉल करू का? हा जर कामे मला.
हा करा करा हा चालते.
आ पठ न वा
जाऊ दे कि जातो त्याच्या तो आहे का तिथं.
काय अरेव अरे का
वा आ
एंड होई ना.
हॅलो.